हॅलो.
हा बोल नमस्ते मॅडम.
नमस्ते! कसे आहे तुम्ही?
हो मस्त मजेत तुम्ही?
मी पण.
हो का बर पाऊस वगैरे आहे तुमच्या इथे.
हो भरपूर आहे पाऊस.
हो का बरं बर, नाहीेये पाऊस नाहीये.
आता कमी झालय.
हो हो, कमी झालंय आता.
बरं झालं थोडं कमी झालंय तर. नाही तर आमच्या इथ तये बाबा काय पाणी भरलंय हम्म.
पुलावचं स्वरूप अय हे तलावाचं स्वरूप आलं असल.
हा खूपच आलय हम्म सगळ्यां काय सगळे डिस्टर्ब झालेत ना, कपडे वगैरे सुकत नाय न काय करायच आता हम, ह बाकी ठीक आहे संध्याकाळीच तयारी तुमच, हा हो चाल ना, हम्.
अ संध्याकाळी गेस्ट येणार आहेत आमच्या इथे, तर व पनीर पुुलाव बनवायची तयारी चालली आमच्या इथे.
हो का असं, हम्म. म छान ना प पनीर पुलाव तुम्हाला येतेय का?
हो हो येते ना.
हा कस बनवतात तुम्ही.
पनीर मी एक किलो तांदळाला कमसे कम आन अर्धा किलोच्या वरच किंवा पाऊन, किलो. पाऊन किलो, पनीर घेते. प आणि त्यासाठी लागणारं साहित्य पुदिना, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट. चिकन बिर्याणी मसाला, हा स्पेशल आहे त्या, पुलावासाठी. तो घेते गरम- गरम मसाले आपले असतात ना ते, लिंबू, दही. आणि बासमती तांदूळ. त्याच मटेरियल तर अ माझ्या- त राईस कुकर आहे त्या राईस कुकर म- मी अ तांदूळ धुवून अ म्हणजे भात करण्यासाठी ठेवून टाक- तेते आणि आधी मी असे कांदे ना चिरून उन्हाळ्यातच- टाईम वेस्ट आता होतो म्हणून, उन्हाळ्यात ना कांदे चिरून ठेवलेले- पाच किलो, सहा किलो असे कांदे मी वाळवून ठेवलेले असतात. तर काय करते, अ त्यात शहाजिरे असतात ना, शहाजिरे टाकते. तमालपत्र टाकते, मग कांदा- तो काय त लगेच तळून निघतो कारण आपण अ चिरून, वाळून- ठेवलेलं असतात ना तर ते थोडस लाल करून घेते. लालसरअ मग त्यात- पनीर टाकते टोमॅटो चिरून ते टाकते तर चांगलं- ते परतल्यावर आले लसूणची पेस्ट टाकते थोडस मिरची असते ना हिरवी मिरची.
हा हा हा.
हा ते चिरून टाकते. मग त्या आता तिखट मीठ धने धने पावडर असतात ना? ह ते धने पावडर वेगळा आणि धने मसाला वेगळा असतो तो धने मसाला मी टाकते.
अच्छा-
लिंबू, दही. कोथिंबीर, पुदिना हे सगळं चांगलं ते परतून घेते त्यात आणखीन ते- असं थोडस म्हणजे चांगलं मऊ झालं ना गॅस बंद करते आणि इथे तोपर्यंत राईस बनलेला असतो. त्यात ते थोडं- त राईस त्या कुकर मधला अर्ध काढून घेते, ही ग्रेव त्यात टाकते, मग पुन्हा ते- काढून घेतलेला भात त्यात पुन्हा टाकते. इत आण त्यावर तूप- तूप टाकते इतकं सुंदर लागतं ना खरंच- खायला तुम्ही कधीतरी बनवून खावाव इत-मस्त वाटत. पनीर पोलाव, आणि ही सेम रेसिपी मटणाची, मटण आपण नॉनव्हेज असतं ना. सेम अस ज के आध मटन अस ना तीन शिट्या कुक- लावून घ्यावे लागतात.
अच्छा.
शिट्ट्या झालं ना मग ते मटण पण पनीरच्या ठिकाणी मटण टाकायचं. ते पण मस्त होता. तुम्ही काय बनवता तुमची स्पेशलिटी काय?
हो माझ मिस्टर जन फ्रेंड येणार रे ना संध्याकाळी असं म्हणजे त्यांची काही मीटिंग वगैरे असते ना तर असंच- म्हणजे इनवाइट केलंय त्यांना तर ते राजस्थानी आहे. तर त्यांसाठी- त्यांला काय दालबाटी आवडते खूपच तो- त्यांनी सांगितलं की माझ्यासाठी दालबाटी बनवा. तर मी दालबाटीची तयारी करते हम्म. हा ते एकदम सिम्पल आहे तसं मिक्स दाल घेतो. म्हणजे कोणाला- मला फक्त मुंगाची डाल आवडते कोणाला चणाची डाळ आवडते. तर मी ना म्हणजे सगळे थोडे थोडे उड उडत डाल आहे मी् मूंग डाव हे. चना डाल हे तूर डाल हे सगळे मिक्स- टाकते आणि क्वांटिटी असं म्हणजे जस- हा म्हणजे तीन मेंबर आहे ना एक वाटी आपल्याला म्हणजे- शंभर ग्राम असते ना आपले त्या खूप चालली म्हणजे- काय बटीमध्ये थोडी दाळ घट्ट पाहिजे असं म्हणून त साभांर- ग्रामदळ असल ना त खूप झाले मग त्याच्यामध्ये ना चार सिट्या घ्यायची मस्त धुवन पहिला
हम पूर्ण सगळ सगळं म्हणजे वाटीत ते सगळे मिश्रण मिक्स करून घेतलेल आहे सगळे डाळी हो सगळे मिक्स करून हो
मिक्स करूनच शंभर ग्राम खूप झाले हा आणि म नंतर शिटी घ्यायचं
हम्म.
कांदा लसूणच्या पहिला पेस्ट बनवायचा आणि मग नंतर साईड ला तेल गरम करायचं त्याच्यामध्ये अ बघा जिरा आहे थोडीशी काळी मिरी आहे न एक क्या बोल अह लोंग वगैरा है कडी पत्ता है न तडका लावायचं आणि मग नंतर आपलं ज लसूण कांद्याचा पेस्ट थोडासा र असं वाटलं ना की हा हा त्याच्यामुळे आलं पण टाकू शकतो ऑप्शनल आहे म्हणजे अस हा हा म्हणजे थोडस शिजून घेतलं रेड झाले मग नंतर टमाटोच पेस्ट टाकायच हा ग्रेवी टाकायचा मग मस्त शिजून घ्यायचा उकळून घ्यायचा तेल म्हणजे त्याच्यानर सुटलं ना की आपल्याला अह म्हणजे असं वाटलं की हा बाबा कांदा लसून अ झाले आणि मग नंतर त्याच्यात न हळद, लाल मिर्ची पावडर, नमक, मीठ आणि धनिया पावडर ते टाकायच आणि थोडस शिजून घ्यायच ते उकळाय ना म्हणंत त्याच्यात ना ते मिक्स डाल असते ना ते त्याच्यात टाकायचं आणि मग मस्त थोडस पाणी टाकायचं म्हण जे एकदम जास्त त पातळ पण नको आपल्याला आणि जास्त हा असं मिडियम हा मग नंतर हा म्हणजे उकाळ आली ना मस्त मग नंतर अ ह हरा धणा वगैरे टाकायचा
हम्म हम्म हम्म.
मग साईड ला अभी आता हे दाल उकडून झालं आणि आपले तयार झाले मग नंतर ब किच्या ना बाटीसाठी आपल्याला काय चपातीसाठीही बारीक आटा असते तो बारीक आटा नसते थोडासा मिक्स म हा गेऊनचा आपण थोडासा मिक्सिंग मध्ये दरदरीत आपलं असत रवास कस असत ते थोडासा तस थोडस हा म्हणजे तीन ती ना म्हणजे दोन दोनशे ग्राम आ आटा पाहिजे म्हणजे शंभर ग्राम आपले रवा सुजी असते ना
हो हो हो. हम्म ते घरातच ते गहू आणून ते आपल्याला घरातच
दरज मिक्सीमध्ये होऊन जाते हम एकदम सिम्पल मिक्सीमध्ये होऊन जाते
हम्म.
तर मिक्स करायच त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची अजमा आणि थोडीशी बड सॉफ बडी सॉफ आणि त्याच्यामध्ये आपल्याकडे तूप असेल तर तूप टाका थोडासा म्हणजे त्याच्यामध्ये फ्लेवर येते आणि आपलं नाहीतर ऑइल असेल तर ऑइल टाका जो नॉर्मल आपण सब्जी वगैर मधे युज करतो थोडस दोन चमच ते आपलं नाही नाही नॉर्मल तो स हा तोस म्हणजे दोन चमच आपल जो आपण स्पून जेव तो ना जेवाला तोच दोन चमच टाकायचं आणि मस्त मिक्स करून त्याला एकदम जास्त अस अम गिल्ला नाही करायचं घट्ट ठेवायचं आणि मग नंतर त्याला अस मळून थोडासा गुोलगुोल करायचा नॉर्मल आपल्या जेव चिक्कू असते ना यापर जाफळ अ आपले पेट बसते त्याची साईज मी बरोबर बनवेचा थोड्या छोट छोट हा गोल बनवायचे आणि त्यासाठी ना म्हणजे कुकर असतो बाट वेग त्याच्याऐन वेगळ त त्याचामध्ये तेना गॅसमध्ये ठेवायच थोडसा टेम्परेचर करायच आणि नंतर तो थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये ते ठेवायचं आणि त्याना ना थोडं थोडं ना असं खर घुमत राहायचं फिरत राहायचं क म्हणज अ बळू नाहीय असं हु
आपल्या नॉर्मल तव्यावर बनत नाहीत का
नाय नाय नाय नाय नाही तवावर नाही बनवत आणि तो त्याच्यासाठी वेगळा कुकरच येतो. मग ह् हा आणि मग तू करून मग नंतर ना सर थोडस रेड रेड होऊन झाला आणि मग तो आपोआप ना त्याच्यावर ढकन ठेवला ना. स्लो गॅसमध्येध्ये त त्याच्यामध्ये ना तो आपोआप तो फटणार असं मध्ये मध्ये अ क्रॅक पडते ना तस तर म्हणजे मग नंतर तो घेतला आपण मग नंतर एक टोप मध्ये घ्यायचं आणि मग नंतर ते सगळं ना. अ त्याच्यामध्ये तूप अ टाकायचं थोडस म्हणजे त्याचावर राम आपल्याकडे जस असेल तस आम्ही तर म्हणजे राजस्थानी जास्त खातात जर जर असं म्हणजे तेलमध्येध्ये कस ऑइल हे करतात तसं डुबून खातात. ह आपण जास्त खात नाही असं. तर म गरम गरम त्याच्यामध्ये तूपमध्येध्ये हे मिक्स केलं आणि मग नंतर अ पाहुणे आले तर कटोरी मध्ये दाल आणि बा साईडला ठेवून दे म्हग जस प्याज वगैरे साईडला स सलाड असते ना हा. हा ककडी वगैर आपलं कुकुमबर सांगतात हा ते मग ते हा ते म्हणजे असं साईड ला ठेवायच हा आणि मण तर थोडस तोडू म नंतर दाल वगैरे बरोबर खायचं
हाना खरंच खूप ऐकून सुद्धा खूप छान वाटायला लागलं माहितीय का खूप छान रेसिपी सांगितली हो का हम् हम् अशाच नवनवीन डिश मला सांगत जावा तुम्ही
हा.
तुम्हाला इथलं महाराष्ट्रीयन जेवण तुम्हाला मी सांगत जाई मी काय बनवते ते.
हा हा बरोबर सरव हम्म हम् हम ऐकून मला बरोबर ह् वाटलं.
आणखी काय हकी काय नाही बघा सगळं मस्त मजेत आहोत आम्ही अ मला दोन मुलं आहेत. माझी मुलगी युपीएस सी करती आहे माहिती आहे युपीएस सी
हा हा हा.
आय ए एस ची एक्झाम ती देणार आहे मुलगा आता सायन्स साइड ला इलेव्हनथला आहे.
हा हा हा
आधीच ह मस्त चालु
हो बरं आहे ना ठीक आहे हा बाकी कायते संध्याकाळीच टायमिंग झालंय ना. ते पोरे वगैरे खेळतय काय करणार आता हम्म हम्म हा. हा हा हा हा हा हा ठीक आहे नंतर भेटू. आप ठीके चाले हा ह.
यु का?